हॅलो?
हा बोला.
च्या झाला?
च्या नाही पित. उष्णता
हा हा!
हम् मग समोश्याची रेसिपी सांगा कि समोसा कसं बनवताय?
समोशाला पहिला गहु घ्यायचं. हे गव्हाचं पीठ
हा मैदा वापरत नाही का?
मैदा वापरतो ना, पण कमी प्रमाणात, कमी प्रमाणात. मैदा थोडा
हं
अ कॉर्नफ्लावर
हा
खुला कॉर्नफ्लावर प्लस मिरची ओवा.
हाओ
दहाटक्के ओवा
त्या पिठातच काय?
हा!
हा.
ते मिक्स करून नंतर ना, ते रात्रभर भिजत ठेवायचं.
आदल्या दिवशी मळायला लागतय ते.
हा
ह ह!
आणि स सकाळी उठून ते मिक्स करायचं. ह सकाळी उठ ठून अ भाजीसाठी बटाटे शिजवायचे.
ह.
आणि बटाटो शिजवून, त्यात फोडणीसाठी जिरं, मोहरी कडीपत्ता, कोथिंबीर, हिंग
वटाना
वटाना नाही.
हा!
थोडा ओवा
हम्म
परत नामक थोडं, हिंग मीठ
धनं
धने पावडर, गरम मसाला पावभाजी मसाला
हा
मिक्स करायचं आणि त्याची फोडणी टाकायची. त्रिकोणी पान करायचं
हा
त्यात समोसा भरायचं तळायचं आपल्याला समोसा रेडी
हा हा खपत्यात का?
हो हो दररोज तीनशे बनवतो.
हा हा आणि कचोरी ढोकळा?
ढोकळा आणि भजी
भजी बनवताय?
हा भजी आहे.
मग ते गार झालेला घेत्यात का कस्टमर?
हा घेतात ना
हम्म हम् एकदम बनवून ठेवताय?
एकदम नाही थोडं थोडं येईल तसं, हा भजी आहे. परत ना कांदा भजी, मिरची भजी, आहे.
हा
चहा
हा हा
इत्यादी असतं
हा हा
चहाची रेसिपी खूप सोप
स्पेशल असेल ना? हाॅटेल मधला हम
नॉर्मल चहा गुळाचा
गुळाचा चहा करताय का तिथं?
हं
हा मग पित्यात काय कस्टमर तसल का साखरेच मागत्यात?
नाही नाही गुळाचाच लागतोय, साखरेचा जास्त कोण नाही मागत.
हा हा.
वडापावची रेसिपी पण खूप सोपी ये
बनवताय का वडापाव पण?
वडापाव बनवायचाय.
हा हा
पण त्याला इकडे लादीचा प्रॉब्लेम आहे ना पावाचा.
हा हा भट्टी नाहीये का तुमच्या गावात?
आमच्या गावापासून थोड्या अंतरावर आहे. पण तिथ सध्या आता संप चालू
ऑर्डर आदी द्यायला लागत असल.
ऑर्डरच तस काय नसतय. आपण गेलो की एकदा पाउंड तिथं चालू केलं.
हा जाऊन आणायला लागतय का त्यानी आणून देत नाहीत का? हम्म हम्म हम्म
मग
मग आणि काय? सरबत तेन
सरबत तेन ते सध्या आता पाऊस पडालाय ना वातावरण थोडं चायनीज चालू करायच होत.
हा
पण सध्या कामगारस अवेलेबल नाहीत ना.
हम्म हम्म
त्यामुळ
आणि ऊसाचा रस.
तो जास्त संपत नाही इकडे.
हा हा
कस्टमर्स नसतात ना त्याला.
हा हा.
त्यामुळ
हम्म हम्म
मग काय नाही
बर कॉलेज काय चालूय?
कॉलेज तेरावी
हम्म हम्म मम्मा चप्पल काढ तुझे, तुझे चप्पल काढ.
रिकामा ऑडिओ
मी एक गोष्ट ऐकलेली सकाळी
हा
एक ससा आसतोय.
हा
आणि एक कासव असतोय.
ते काय
मग एक गाण ऐकलेलं.
नको तसल काय
दांडेली मद मध्ये वातावरण खूप छान आहे.
होय काय?
हा
हा हा किती वाजता निघला होता तुम्ही?
तिथन इथन सकाळ अ दु रात्री एकला निघलेलो. तिथे पाट ते पाचला पोचलो. हो सहा सहाला पोहोचलो तिथे.
हम्म
सहा नंतर ना सहा सहा नंतर ना तिथ रो रिसॉर्ट मिळाला नाही ना.
हा रिसॉर्ट बुक केला होता का आधी तुम्ही
नाही केला नाही आम्ही त्यामुळे प्रॉब्लेम झाला ना.
हा हा मग अचानकच गेला व्हय.
हा अचानकच गेलो.
हा
मग गेलो तिथं सातला पोहोचलो. रिसॉर्ट वर रिसॉर्ट बुक के का? फ्रेश होऊन नास्ता करू. रेडी झालो.
हा मग कर्नाटक मध्ये येते ना ते? दांडेली?
कर्नाटका आणि अ कोकण
हा हा
या मध्ये
हम्म
ते आम्हाला कोकमच ते गोल असत ना ते
हा काय असतय
ते बोंड रातांबा कोकमच्या अगोदर ते असते ना बोल ते भेटलं ते मी आणलो घरी जर ते चिरल मद न कट करून त्यामध्ये शुगर टाकली साखर टाकली
अंह
साखर टाकून ते उन्हात ठेवलो वाळायला
हां त्येचं काय करायचं
विजवून त्येच प प्ले ओर तयार झाला हं म तो प्लेवर एका बाटलीत भरून ठेवला मग तेची वरची सालपाट असत्यात ना
हां
त्याच गोड आमसूल तयार झाल
बर
आणि
ते नसत खायचं काय
हा नुसत खायच आणि दुसरं होतं हं राहिलेल बोलणार तुम्ही बी काढलं आणि मीट लावून सुखवलं
हं
बस केलं ते मग आणि काय
काय नाही
दांडेलीतून येेता येता खिद्रापूर पण आहे
हां शिरापूर बघितलय आम्ही
हां
ते काय एका दगडात कोरीव काम केलेलं हाय सगळं
एवढ्या मोठ्या दगडात ना हां आम्ही
आणि त्यावर.. कुणी हल्ला केलता?
जी मूर्ती आहे त्यांन पाडल्यात बघितलय का ते सांगितल का माहिती माहिती तिथ गोल हाय कि
तिथ गोल हाय दोन ठिकाणी खरं आम्हाला गार्ड्स नव्हते ना अवेलेबल तिथे आम्ही उशिरा गेलतो.
हा हा
आरती चाललेली मंदिरातली
हा हा
किती सापडलीये
हा भरपूर लोक होते का?
नव्हते थोडेफार एक्स पाच सहा जण
हा हा
मी नव्हे ते बाकीचे आणि होती ना
बर
ते आमच्याकडे फार गरमी आहे
हम्म आमच्या इथे पण आहे
हम्म हम्म
उष्णता सगळीकडच आहे
हम्म गर्मीमुळे लोकां लोक त्रस्त झालेत थोड्या दिवसात आता पावसाळा सुरू होईल ना?
हम्म चालू होईल की रोहिणी नक्षत्र हे झालय
हम्म खरं गरिबांना ते पावसाळा नको असतोय
काय करायच? सगळ ऋतू सारखेच की.
हं कोण पाहिजे? कुणाला घर असतय? कुणाला नसतय?
कोण दुसरीकड जात असतय हसच की मग
काय नाय
सध्या तुमच्याकडे शेतामध्ये कोणत पीक चालू आहे?
आम्ही शाळू घाटलाय मका घाटलाय
शाळु इतक्या लवकर
नाय पेरायच असेल बहुतेक अजून काय माहत नाय पेरलाय का नाय? बर ठेवू का?
हा